हॅलो
हा येतोय काय आवाज
हा येतय की बोला
काय म्हणताय आवरल
आवरलं बघा जेवण तुमचं
होय आवरून बसलोय जरा मुलं इथं जरा बाळूमामाच्या देवळात गेल्यात, प्रसाद अस त ना जर अमावशेला हा मग देवाला जर जाऊन येतो जाते दरअमावशेला नारळ तेन घेऊन आणि प्रसाद पण असतोय शेजारचे सगळे जातात मग सासूबाईंच्या सोबत गेला
हा हम्म् हम् आमच्या इकडे बी आय आमच्या इथ नस एक तर कुंभोजात पण असतय बाबाज बिरोबाजे मंदिरात तिथ मी प्रत्येक आमाशेला जाते
बिरोबाच दर अमावशेला असते का
दर अमावशेला कस का
हा हा हा हा
मग? ह्या ह्या ह्या वेळेला मला अदमा पुढच्या कायमच असतो प्रसाद
प्रसाद ना होय होय आदमपूरला प्रसाद असतो की तुमचं कधी गेलेल का
होय जाण होतय आमच इथ जवळ हाय होय
तितन जवळय
हो
होय का तरी पण किती किलोमीटर होत हो आमच्याकन खूप लांब होते हो
होय तिकड हधर्मापूर लांबा यांचच नाजवळ
बम गेल ना एकदाच तेवढंच एकदा जाणं झालेल पण छान वाटाल तर आमवशला गेलं नव्हतं आम्ही पण असं जाधेमध्ये गेलेलो पण आम्हाला प्रसाद मिळालेला
मळा हा प्रसाद प्राम असस्त तिट
हा मोठं मंदिर आहे केवढा मोठा परिसर आहे
होय मंदिर मोठा आहे परिसर मोठा आहे त्यांचा महिमा पण होता् हो देवस्थान जागृत आहे त्यांचा महिमा
होय आमावश्याला भरपूर गरज असते
हा आमशाला त्यांच दर्शन घ्यायचं म्हटलं तर एक दिवस पुरून जात दर्शन मित नाही नक
आमच्या इथन गाड्या जातात बायक बायकांच्या शेजारी दरमावशेला रात्रीच निघतत आणि पहाटे पट ते दर्शन घेऊन सात साडेसात पर्यंत घरात येतात हो जरा मोशेला रात्र बरोबर आवास करून म्हणजे ज सकाळच्या आरती ला असते तिथं दर्शन दर्शन करून सकाळी म्हणजे घरी येतात
हा हा आम म्हणजे एकदा मशाला एकदाचा मशला गिलतो सोळा ते गरम काय अस आधी म आमोशला गेल तर तेव्हा अस सकाळ लवकर गेल नाला असं दुपारच्या पाचच्या दरम्यान नबराल
हा
खरं तेव्हा समजलं की बाळू मामा अस कधी पण रांगेत ना दर्शन घ्यायचं नाही मुगदर्शन घ्यायचं
का होरा
हम्म अ बघा रांगेत ना जाणार अन एकच सई मंदिरात समोर न जाणार तो पुढ त नाग्याेत जाणार त्याच्या पाठीबरा होते दर्शन घणारा मग दर्शन येणारा मग काही शेवटी देवाला हात लावायला मिळत नाही सु बाळवमा दारातम ांबून सुद्धा दिसते
मग फरक करायलाग दोनदा
त ते
सांगून सुद्धाना स्पर्श करता येतच नाही आणि म्हणजे त्याच्या एक सवी मध्ये त्याच्या पाठीमागच थांबून दर्शन होतय ना
त्यांना दर्शन हेणच घेतल्यालं बरोबर हम् मग दर्श शन मगंत हे करत मग दर्शन
हा हा
ह पंढरपूरचे हे जमान आहे पंपूर तेव्हा सुद्ध दर्शन पा कुठ वा
हा हा का मी कधी गेलो नाही पंढरपूरला सोडा हा म्हणजे कधी गेलेलो आम्ही सहलीला असताना गेलेलो लहान असता चला
मुखदर्शन अ मिळतेय का पंढरपूरला
हा
म्हणजे असं न त्याच्या असं पायावर हात ठेवून बोघत पाय त्याज पाय अस गुळगुळीत सगळ्यांना अस हात ठेवून ठेवून
काय सांगलाय मी बघितलं नाही हो
होय
बर
येऊन येऊन झाले ते प्रत्येक जण हात टेकतेय अन डोक टेकतय तिथे
हा-हा-हा-हा
आम्ही पंढरपूरला गेलत का नाय मागल्या वर्षी मी, पोरं, मिस्टर, नंदुबाई, नंदुबाईची पोरं असं गेलत.
हा
असं रात्रीच अस हि नाही तीनला रेल्वेला बसल होत. सात वाजता पोहोचले तिथं जेवला बीवलं खोलीवर खोली घेतली जेवल बीवल सात वाजता नऊ वाजता दर्शनाला गेल ना नऊला गेलेला आमचा नंबर याला पहाटेच आला पाच वाजता सहा वाजता
बर
हम्म रात्रभर त्या लायनीत खर ताप पडलं नाही अशी तू आमची पोरस घ्यायला ही शेजारची अशी माणसं जशी देवासारखी भेटली.
त्यांनी असं पोरं त्यांच्या असं रुमाल दिन टाकून त्याच्यावर झोपं असा प्रेम पासून ते केलत
छान वाटतेयसं देवाच ठिकाणी अस
हम्म ह रांगेत सुद्धा देव रडते म्हणतात तस ही गोष्ट
हा तस एकदम बरोबर आहे तस तस अनुभव एकदा मला आलेला एकदा अस गेल्यावर आपण म्हणतोय लहान मुलं आहेत घरात कस जाणार पण देव सगळं सांभाळून घेतोय
घेतय सांभाळून फक्त श्रद्धा पाहिजे तिथ पण जायची इच्छा पाहिजे. हम्म अस होतंय होय
मग कधी आता योग येतो बघाते पंढरपूरला जायचा जायची इच्छा आहे. एकदा गेलेलो लहानपणी म्हणजे सहलीतन वगैरे ते आता काय आठवत नाही मला
हा
आणि तुम्हाला सांगतो ते आता बदलले पण मंदिरच नवीन बांधकाम पण झाले असं म्हणतात ना सगळे
ह-ह अ काय म्हणलासा तरी आम्हाला इथन साडेतीनशे किलोमीटर पडतेय. होय मंदिरात नवीन बांधकाम झालंय म्हणजे त्याचं बांधकाम चालूय आता आम्ही ट्रेन न जातो ट्रेन न जायला बरं पडतय. ट्रेन न जायचं ट्रेन न बरं पडतंय असं ताप पडत नाय कुठला खर्च नव्वद रुपये तिकीट एका माणस ट्रेनना होय फक्त ह
ह ह ह
एवढं सगळ्यांचं असं किती आम्ही दो आम्ही दोघ नवरा बायको दीदी आमचे सासरे दोघं नंदूबई एक. म्हणजे त्यांच एवढ्याच तिकीट काढलं होतं पाच जणांच. आणि मग ही चिल्लर पार्टी होती. आमच्या नंदुबाईची दोन आमची दोन आणि चिलर पार्टी होती, त्यामुळे आम त्यांचं काही तिकीट काढलं नव्हतं. मग एवढं पाच जणांच नवापाचा पंचेचाळ पंचेचाळ चारशे हा चारशे पन्नास साडे चारशे रुपये झालं. आणि त्या नुसता ती हिजी ट्रेन असल्यामुळ पन्नास रुपये चड, पाचशे रुपये गेलीत. शंभर शंभर रुपयाच तिकीट घेतलं येताना. ते काय ते पुढं जरी आली तर त्रिकट
हा हा हा हा. पंढरपूर मध्ये अजून काय हाय काय बघायला?
हा बरच ठिन हाय पंढरपूर मध्ये रा हा रा आता आमच मिस्टर जात्यात कनी कायम वारीला चार दिवस राहायला जात्यात.
बर.
सगळा. परत अशी बरीच गाव हायत की अशी ती बघायसारखी हाइत. तेनि एक एक दिवस असं फिरायला जात्यात तिथं राहून. पंढरपुरात. हम्म मी सगळं बघायला नाही सोडा कारण त्या जरा जरा प्रॉब्लेम होता तरी म्हणून मला यायला आम्हाला परत यायला लागलं लवकर. खरं बघायसारखं बरेच हाय पंढरपुरात. अनेकदा आम्ही गेलतो पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट असं केलतं, त्यामुळं तवा सुद्धा मला फिरायला मिळालं नव्हतं, कारण पुढं तुळजापूरला आणि जायचं होतं ना.
हा हा हा हा, घाई गडबडीत बघितलं का?
सगळी गाव करायची म्हणल्यावरन अशी फिरून बिरून चालत नाही, दर्शन घे
होय, नाही तेवढं महत्त्वाचं महत्वाचं दाखवतात आणि गाडी आपली ठरवलेली अस ते ना बाहेरची.
हा गाडी ठरवलेली असते त्यामुळं.
ता पण येत नाही, पुढचे पण ब बघायचं राहते मग.
होय असं होतंय अहो.
म्हणून ते लोकं ड्रायव्हर लोकं गडबडच करतात.
हा ती गोष्ट खरीच आहे, ड्रायव्हर लोकं गडबड करतात, बघून देत नाहीत व्यवस्थित. असं पहाटेचं गेलतो तीन वाजता. तवा दहा वाजता त्यांनी पंढरपुरात नेलं. दर्शन बिर्शन घेऊन बारा ते मुख दर्शन घ्यायला लावलं, तेव्हा मी पंढरपूरच व्यवस्थित बघितलं नव्हतं, आता मित्रांच्या संग जातोय तेव्हापासून मला पंढरपूर समजलं.
हा बघा, आपण गेलोय ते आपल्याला समजलं पाहिजे हे महत्त्वाचं त उगच गेलो गेलो आलो आलो असं म्हणून होत नाही ना.
नाही, होय. किती मिनटं झालं? जायचं म्हंटलं तर हे सवड काढून जायला लागतंय.
हा कुठं पण गेल तर सवड काढूनच जाया लाग ते नाहीतर असं गडबडून गेलो गडबडून आलो ते बघितलं बघितलं राहिलं राहिलं. हे राहिलं बघायचं तेच राहिलं अस
हम्म, म्हणून ना ट्रेनने गेलेले आम्हाला परवडतंय, ड्रायव्हर लोकांचं पण टेन्शन नको कशाचं नको, असं होतंय. हम्म, जाऊन आलं विषय सपतय. होय, बघा एक दिवस वेळ काढून जावा.
हम्म, आधी मध्येच बघते याचं यारीत वारीत काय जमत नाय.
हं हं हे झालंय बघा